हा बोल.
त्याला म्हटलं हे याच का बर असं दाखवतय, काय माहिती. मिनिट तर जास्त होऊन राहिले पण. सेकंद मिनिट कमीच दाखवून राहील त्यांच्यावर.
हो काय? हम्म जाऊ दे होऊन राहिले ना. सबमिटही होतात, मग काय करा लागते.
सगळ होऊन राहिलंय आहे का बरी, पण ते मिनट ते कमी दाखवून राहीले म्हणजे ते व्हाईट कलरच्या पट्टीवर दहा मिनिट चौदा सेकंड दाखवले. ग्रीन कलरच्या याच्यावर चार मिनट छतीस सेकंद दाखवले. सबमिट केल्यानंतर ते चार मिनिट छत्ती अं छत्तीस सेकंडच पकडल्या जाऊन राहिला मग.
आन जाऊ द्या होऊन राहिले ना पण असं थोडे आहे की थांबेल आहे. हम्म थांबून नाही राहीले.
सबमिटही केलं मी आता. आधीचे तीन कॉल लावले होते तिनं तुम्हाला.
हा.
तर ते आणि आज माझे आणि दोन झाले होते असे पाच कॉल झालते. तर मी सबमिट केले तर सबमिट झाले ते.
हो सबमिट होते
सबमिट होतेय का पुढे? आवाज नाही येत आहे का ताई?
हॅलो. हॅलो हॅलो. एक मिनिट एक मिनिट हा.
मले आवाज येेऊन राहिला तुमचा.
भंग राह मणे थडा कमींग राहंग आता ये राह ना काय
खाली वर खाली वर ना मी. रेंज रेंज नशील ना. हा एका ठिकाणी बसले की मग बरोबर आवाज येते.
हा हे काही मशीन लावली होती.
हा बरोबर आहे मग.
म्हंटला आपण हा सकाळी कपडे भिजू घातले होते.
हौ.
आता म्हटलं धुण हा मशीन लावून गेली मग बोलण होते आणि कपडे धुणं होतात.
हो.
दोन्ही काम होतात ना मग एक साथ.
हो हो हो. होऊन जातात. हम्म. मग आमचं तर काहीच नाही झालं. मी तर बसलेल की बसली. काय?
कॉल हे कॉलच टास्क कंप्लीट झाल्यानंतर आणखी आहे का काही?
काय माहिती आता कोणाचं तर काही आल नाही. की बा हे सर्व झालं ना, आता आम्हाला दुसरे आले म्हणून काही. नाही आणि ते खालचे सगळे प्रश्न त्याचे खाली होते ना प्रश्न काही ते केले का पूर्ण?
कायच्या खाली?
हे कॉलच होत न त्याच्यात प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते.
हा पण ते पूर्ण कॉल झाल्यानंतर येतात का आता अशीच मधेच येतात?
तसं आलं नाही का तुम्हाला नवीन टाक्स?
नाही बा असं काही नाही आला बघा आप कॉल केले की नाही तर आपली किती कॉल झाले हे त्याच्यावर लिहूनच आहे आणि आपल्याला की ती कराय लागते हे पण आलं त्याच्यावर मग त्या फोन फोनंन अ फोन अ फ्रेंड सायंती तर त्याच्यामध्ये माहित आहे का पाच कॉल झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर पुन्हा पाच कॉल असं येऊन राहिल. फक्त सुरुवातीलाच काय आलाता एक क्वेश्चन असं चित्र दाखवलं होतं आणि त्या चित्र हा त्या चित्राचं स्पष्टीकरण करता येते काय? हो किंवा नाही. तर ते मग तो एक क्वेशचन सोडवला होता.
मग, बाकीची येत नाही वाटते खाली
मग तेव्हा काही नव्हते जेव्हा हे ऍप ओपन केलं होत की नाही
हां.
तेव्हा बी नव्हते आता दिसते आहेत बरी कितीली विचारून बेता मी आहेत काय म्हणूनतो पहिले हे कॉलचे करून टाकतो.
हा खालीच रिफ्रेश करून पाहाचं खाली दिसत असेल तर करायचं नाही तर मग काही नसलं तर मग नाहीच.
मग आता नवीन टास्क साठी इथं क्लिक करा म्हणते कीन ते.
हा.
तर मग तिथ क्लिक केल्यानंतर फक्त कॉलच येऊन राणार रिफ्रेशवरून कॉल येऊन राहील.
हौ काय काही नाही ना मग सबमिट करत असताना रिफ्रेश करत असताना मग काही येत नसेल तर मग काही नाही.
हा. आता बघा पाच कॉल झाले समजा करण मग पाच कॉल झाल्यानंतर आपण की नयी तिथं कार्य कम्प्लीट झालं आपलं तिथं क्लिक करतो. ते केल्यानंतर ते काय रिफ्रेश करते रिफ्रेश केल्यानंतर अधिक कार्य मिळण्यासाठी इथ क्लिक करा आणि मग पुन्हा तिथं क्लिक केल्यानंतर ते पाच प्रश्न, पाच कॉल येऊन राहिले.
ह ह ह ह बरोबर आहे तेच ते आहे मग.
आणखी बँक डिटेल वगैरे भरली का तुम्ही या सुरुवातीले?
काहीच नाही भरलं मी.
तेच काही के जणी म्ही भरलं सोधाळची बई आहे. काल तिथे फोन लावला होता. ते काय म्हणते मी सुरुवातीला म्हणते असं केलं होतं हे कार्या ॲप्सच. अकाउंट नंबर ते काही टाकलो नसतो मला याच्यात की पैसे आले नाही म्हणे त्याचे.
हा.
अ ना आता म्हणे हे बँक भराय लागते म्हणे याची म्हटलं कधी भराय लागते होत तर मग मले म्हणत ज जर सुरवातीले आलं सुरुवातला तर काही तस आल नाही आमची इकडे म्हतलब कोण भरली नाही अजून बँक डिटेल.
हां. काही टाकली नाही बाई मी मी काही टाकली नाही म्हटलं हा मी म्हटलं काही आले की मग टाकल्या जाते त्याच्यावर.
हम्म हम् मग तस ते सिआर च आपल्यापेक्षा दोन गोष्टील्लकच माहिती
हो हो हो कसं आहे मग चार चौघी सोबत बोलतात. ती चार चौघी सोबत बोलतात मंग कोणी ह मग कोणी सांगते, कोणी काही सांगते कोणी काही सांगते मग.
आता सध्या दहा पंधरा मिनिटांन बाबा हा हा हा. ते माहितीय आहे काय त्याचा कसं चारजणीन सोबत बोलतात तर त्यांना आणखी माहिती होते.
हाव
ते आपल्याला सांगतातच म्हणून म्हटलं त्यांनले विचारलं. कसं कोणाचा काही प्रॉब्लेम कोणाचा काही प्रॉब्लेम असेल.
हाव बरोबर आहे.
एस दवाखान्यातही जावं लागते ताई.
बरं मग राती लावजाना
ह नाही रे बोलू आपण आहे वेळ कपडे धुयेपर्यंत बोलू होते. कपडे धुने होईपर्यंत बोलणं होते ना. याच सांगितले नाही जात ना हे बंदही पडते ना. हाव कोटलेच आहे.
हां हां तेच तर म्हटलं हां हां.
हे गाडीत झाली दारात गाडी आहे क नाही वर्षा काकूच्या दारात गाडी उभी आहे मोठी.
हा हा त्याच्यात जाणार आहे.
हा त्याच्यातच जाणार आहे. हम् फक्त कस नाही बाबा गाडी अ ते क हे पाय दुखतोय ना ताई एक बी का पाय रोच येते की नाही. तर पाय बी दुखते ना मगे. जास्त गाडीवर बसल्याच जात नाही आता आतापर्यंत मी गाडीवरच गेली. हम्म तळी ना आरामात ही जायला लागते आम्ही रस्ता
रस्ता खूप खराब आहे हो बाई हो खूप आहे.
झटकेच चांगल्या माणसाले हेच कर.
झटके बसता ते एकदम फिरायनं जातो की नाही आम्ही असं बेलखेळ असते गावा लागतात तर लागलान गावं. तर ताईला म्हटलं एक तास शिल्लक लागतील मग जायला म्हणजे दीड तासात पोचायलाच अडीच तास लागतात जाय.
हा असतील ना. पाय ना ते तिथे पाय.
आता हा मी तुम्हाला लावला का? तुम्ही मला लावला व ताई.
तुम्ही लावला काय? तुम्हीच तर लावलं वाटते काय माहिती.
मी लावला काय? मी लावला काय? हा कुणाचं लक्षच नाही.
म माझ्या इकूण तुमचं नाव येऊन राहिलं बाई. तुम्हीच तुम्हीच लावल हा. हा झटकजो ते कपडे झटकजो मुंग्यायचे. हा सात्तं सात सात मिनिट झाले सात. हा हा
मग मी ठेवतो मग बघा कोणाने लावलं तर नाहीतर मग.
तुम्ही हा बरं ठीक आहे नंतर अधी आ लावता का मग कि राहू देता? लावता का तुम्ही हाव बरं बरं ठीक आहे लावा.
हा ठेवतो आं.
दमाने